हॅलो.
गुड इव्हनिंग.
गुड इव्हनिंग.
काय करते? मी मी विराजला शेवपुरी बनवून देते.
ओके. कशी बनवतेस तू शेवपुरी?
हो. शेवपुरी घरी बनवते आज. पाऊस पडतोय ना खूप त्याला शेवप कशी? अगं काय केलं? अ वाटाने भिजत घातलेले सफेद वाटाणे. हॅलो.
हा. मी ऐकते बोल.
सफेद वाटाणे भिजत घातलेले. नंतर ते कुकरला बटाटे आणि वाटाणे शिजवून घेतले. मॅस केले. नंतर गोड, पाणी तिखट पाणी बनवलं.
हा हा.
गोड पाण्याला काय ग पुदिना, हिरवी मिरची, अद्रक लसूण, कोथंबीर वगैरे ते मिक्सर ला बारीक करायचं. त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा पाण्यामध्ये नंतर अ आपला जिरा पावडर, धणे पावडर वगैरे टाकायचं मग आणि मीठ टाकायचं ते आपलं मीठ नाही टाकवायचं सेंधव मीठ असत ना काळमीठ.
हा हा.
ते टाकायचं आणि गोड पाण्याला चिंच, गूळ भिजत घातली आणि नंतर कडईमध्ये न पाणी थोडं टाकायचं आणि त्यात तो चिंच, गुळ टाकायचं आणि गरम करून ना ते पाणी काढायचं मग ते घट्ट पाणी निघत.
हा हा हा.
आणि मग ते घट्टपण नंतर मग त्याच्यामध्ये परत ते आपण जे मसाले टाकतो ना ते सगळे मसाले टाकायचे.
असं गोड पाणी आणि मग परत पुऱ्यांमध्ये मग आधी ते आपण हे केल्या राईत रगडा केलेला असतो तो टाकायचा. नंतर त्यावरती गोड पाणी, तिखट पाणी
आणि शेव टाकायची झाली बाहेर जशी शेवपुरी भेटते ते.
इकडे ऍक्च्युली ते दहीपुरी, शेवपुरी, पाणीपुरी, पाणीपुरी तीस ला झाले दहीपुरी, शेवपुरी पन्नास रुपयेला झालीय.
हा ना घरी बनवल्यानंतर मग भरपूर खाता पण येते.
पन्नास रुपयाचं एक पॅकेट आणलं पुऱ्यांचं की पोट भरून खायला येतय पुऱ्या तर शंभर असतात पुऱ्या
तेच ना
तू नाही कधी बनवली का?
नाही नाही मी कधी नाही बनवत माझं जास्त करून म्हणजे नाहीच होत कधी बनवणं. आम्ही बाहेरच खात असेल पाणीपुरी, शेवपुरी असल.
विराजला खूप आवडते.
माझ्या
आता त्याने आता पाणी पुरी साठी परत तेच रेसिपी आहे त्याच्यामध्ये दही टाकलं, कांदा आणि टोमॅटो आणि कोथंबीरी टाकली की त्याची दही पुरी होते.
हम्म
हेच सगळ इनग्रेडिएट्स असतात फक्त त्याच्यामध्ये कांदा चिरायचं, टोमॅटो चिरायच, पाणीपुरीला फक्त मग पाणीपुरी पण ह्याचीच होते म्हणजे एक दोन तीन प्रकार त्याच्यामध्येच होतात.
हा हा हां
हम्म आज काय स्पेशल?
आज आमच्याकडे मटण आहे आज आम्ही गावी आलोय ना.
हां
मग मटण आणले. आणि मटण आज आम्ही चुलीवर बनवतोय.
मस्त
हम्म
चुलीवरच मटण
मटण भाकऱ्या हो चुलीवरच मटण बनवणार चुलीवरच भाकरी बनवणार.
मस्त पार्टी आहे आज मग तुमची.
हो
पाऊस असा बारीक बारीक कधीतरी येतोय. जास्त तर नाहीचय.
बनवणार कुठे म्हंटल?
बनव वरती आमच्या टेरेस वरती.
हा टेरेस वरती जागा आहे ना
हां तिकडे आहे का पाऊस?
हो इकडे तर म्हणजे सकाळपासून कसं चालू होत बारीक बारीक आता सहा वाजल्यापासूना मोठं खूप पडायला लागलं थांबलेलाच नाहीये
हा हा हा इकडे गावी तर सध्या कमीच आहे पाऊस तसा
बारीक बारीक कधीतरी येतोय
नाही नाही इकडे कंटिन्यू चालूच झालाय दोन तीन दिवस आहेत चालू पाऊस पण आज जरा जो जोरातच आहे
हम्म
कराडीचे कपडे मुलाला कराटेला सोडायचंय क्लासला ट्युशन वरन लागतात त्याला ते आता खायला दिले आता तो जाईल कराटेला उद्या आहे त्याची टुर्नामेंट कराटेची
पण मी काय पाठवणार नाहीये त्याला मी काय त्याला पाठ हा त्याला दोन हजार रुपये भरायची आहे त्याची पण पैशासाठी नाही त्याची एक्झाम चालू होत तो आता ह्या दहा दिवसामध्ये कराटे क्लासला गेलेलाच नाही मग प्रॅक्टिस नाही काय नाही ते सर कसे मग असे टूर्नामेंट असेल तर रोजच्या रोज घेतात ना रोजच्या रोज त्यांची प्रॅक्टिस असते
एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेत
एक्स्ट्रा प्रॅक्टिस हो क्लास असतो फक्त त्याचा मंगळवार गुरुवार आणि शनिवार पण अशी टुर्नामेंट वगैरे काय असेल तर मग त्यांना रोज बोलवतात
कराटेमध्ये फक्त कराटेच शिकवतात का बाकीच अजून काय
नाय नाय कराटेमध्ये कात्या शिकवतात फायटिंग स्टिक फायटिंग शिकवतात न तर स्टक कशी ते चाल चालवतात ना काठी बग
हा हा हां
हा ती कशी चालवतात ते शिक होतात. तलवार बाजी असते, भाला आहे.
हम् हम तुमच्या घरापासून जवळ आहे की लांब एक क्लास
हो क्लास जवळच आहे दानपट्टा आहे तिथे ह्याला गेल्या वेळी मिडल पण भेटलेत अ कात्यामध्ये आणि बॉक्सिंगमध्ये फायटिंगमध्ये आं
कोणता बेल्ट भेटलाय
बेल्ट आत्ताच त्याला घातलंय ना सहा महिनेच झालेय बेल्ट त्याचा व्हाईट झाला आता यलो एक झाम देऊन येल्लो झालाय आता एकझाम असेल पावसाळा झाला की. आ?
ब्लॅक बेल्ट पण असतो ना?
ब्लॅक बेल्ट म्हणजे तो लास्ट बेल्ट आहे ब्लॅक सिल्वर वगैरे म्हणजे तो बेल्ट आ हचा यलो झाला की ग्रीन आहे रेड आहे मग तो जशी एक्झाम दे तुम्ही एक्झाम मध्ये पास होणार तसे मग ते बेल्ट ऑरेंज ग्रीन आहे रेड आहे नंतर मग तो ब्लॅक म्हणजे अजून ह्याच्या तीन बेल्ट झाल्यानंतर ब्लॅक आहे
म्हणजे लास्ट बेल्ट ब्लॅक आहे
नाही नाही नाही ब्लॅक नंतर पण ब्राऊन आहे
हां हां हां
आणि ब्लॅकच्या वरती पण अजून एक कुठला तरी बेल्ट आहे
हम् हम् हम् ह ह
बाकी अजून काय?
बाकी काय नाही आ
तो काही खुश असेल आता गावाला गेलायत तर
हो एकदम मुलं एकदम खुश असतात गावे आल्यावर त्यांना जन्नत
हम्म कुठे गेलं आता परत?
सगळ्या टेरिस वरती आहेत आता ते चुलीवर चाले ना मग चूल पेटवली ना मग सगळे बघगत बसल्यात
मग घरगुतीच की तुमचे आपले फॅमिली मेंबर सगळे
हा फॅमिली सगळे
हम् ह
हा
चांगलं आहे ना गावी मस्त मजा पण येते असं काय असेल करायचं असेल पार्टी टी वटी तर सगळे एकत्र येऊन
हा ना
आणि ते तर मटन चुलीवरच म्हटल्यानंतर अजून मजा
हो ठीक आहे मग उद्या संडेचा काय प्लॅनिंग सुट्टी म्हटल्यावर?
उद्या आमचं ना मुंबईला चाललंय सिद्धिविनायकला जायचं. खूप दिवस झाला आम्ही गेलो ना ह्याची एक्झाम पण झाली आणि हा आता निवांताय ना. मग उद्या जर पाऊस नसेल तर आम्ही जाऊ उद्या सिद्धिविनायकला मध्ये ते बाजूलाच महालक्ष्मी लक्ष्मी मंदिर आहे आणि त्या महालक्ष्मीच्या इथेच गेलं की मग समुद्र दिसत हो मग आता समुद्राच्या इथे जवळपास पावसामुळे जाऊ देत नाहीत ना
हा हा हा
मग ते फक्त लांबून बघू देतात मग विराटला आवडतं बघायला त्याच्यामुळे आमचा उद्याचा प्लॅन चालला आहे की सकाळी घरातलं सगळं आवरायचं
पाऊस असेल तर?
पाऊस असेल तरी पण मग काही रेनकोट घालून गाडीवरती
हा हा हा
हम्म इथून एक तास लागतो जायला दादरला ठाण्यामधून दादरला सिद्धिविनायकचं मंदिर आहे मग आम्ही म्हणजे महिन्यातून एकदा जातोच पण असं झालंय की आता ह्या वर्षभात आम्हाला जायलाच नाही भेटलेलं त्याच्यामुळे मग मिस्टरना उद्या सुट्टी आहे तर त्यांना म्हंटलं की आपण जाऊया असं
हा हा हा
हा आणि या पण मागे लागल्याय कुठेतरी फिराय जाऊया तर तुमच्या इकडे खोपोलीला यायचं होतं फिरायला तर आता मग एवढा पाऊस नाही ना तिकडे या असं म्हटल्यानंतर
हा हा हा
मग म्हंटलं कीथेच जाऊ मुंबईला
पाऊस हा आता पाऊस कमीच आहे ना
हा तिकडे यायचं म्हणल्यावर कसं पाऊस पाहिजे ना
हम्म हम्म पुन्हा झाला. पावसामध्येच मज्जा येते. ्
तिकडे पण मुंबईला आहे फिरण्यासारखी ठिकाण पण मग त्या आता सध्या कसं पावसामुळे मग अ समुद्राचे हिते वगैरे जाऊ देत नाहीत.
हा आहे का बरोबर आहे सम पाणी वगैरे वाढलं तर असं त्या मुळे हम्म धोकाच ना शेवटी
हां
हमम
मग म्हणलं फक्त आपण या्याला जाऊ सिद्धिविनायकला जाऊ दर्शन वगैरे घेऊ मग तिथेच लगेच महालक्ष्मीचं मंदिर आहे जवळ सिद्धिविनायक पासून पंधरा मिनिटं लागतात पुढे जायला.
हा हा हा
हां
सिद्धिविनायकचा गणपती एकदम नौवसाला पावतो असं का
हा सिद्धिविनायकचा गणपती नऊसाला पाहतो खूप मोठ मंदिर आहे खूप गर्दी रविवारची तर खूप गर्दी म्हणजे अ दोन दोन तीन तीन तास लाईन ला आम्ही उभं राहतो.
हा हा हा
एवढी गर्दी असते.
हम्म हम्म हम्
संकष्टला तर मग काय बोलायलाच नको. संकष्टीला तर तुम्ही बोलायलाच नको दिवस म्हणजे जर रात्री बारा नंतरच लोक दर्शनाला चालू होतात ना रात्री बारा नंत
बारा नंतर सुरू होते म्हणून बारा नंतर म्हणजे
हो
ह ठीक आम्ही एकदा बघित कलेला आहे त्या मंदिर एकदाच केलेलं आहे. हां एकदा जाऊन आले.
आम्ही जातो पण दर्शन घेतलं आम्ही कितीही गर्दी असेल तरी आम्ही तेवढ्या वेळ लाईनला उभं राहतो, दर्श वगैरे घेतो आणि नंत
हा हा हा
एवढ्या लांबून जायचं आणि मग आपण न दर्शन घेता यायचं. म संकष्टीला नाही आम्ही कधी जात. संकष्टी कशी मध्यच ए
ऑड वारी गेलं की बर असतं ना म्हणजे गर्दी वगैरे नसते.
हा हो पण सॅटर्डे, संडे पण गर्दी असतेच खूप.
हा हम्म बाकी अजून?
ह् बाकी काही नाही. तेच आता आता काय उद्या सुट्टी आता ह्या चालय मी आता ह्याच आवरायचं चालय. त्याला कराट क्लास ला सोडून यायचं मग स्वयपाक बन